तो हॅलो, हां मोठ्यानी बोल ना. बारीक जेवण झालं नाही भाऊ तुझं? हा, अरे मी काय म्हणत होते तुला की तू बा ज जेवण झालं का?
हो हो.
त मला काम होतं म्हटलं की तू इकडे येशील का? का तुला काम आहे तुझे?
माय पेपर चाले माहिती का?
हाव का तुझे पेपर चालू आहे का झाला का मग पेपरचा अभ्यास?
तेच चालू होतं जरासं रिव्हीजन करत होतो.
हा का, डिस्टर्ब केला का भाऊ मग तुला? नाही नां? काय जेवला मग काय केलतं मम्मी न भाजी? मटकी अरे अरे हा. अ लय शेवगाची भाजी केली होती मी तुला शेवग्याची शेंगा आवडता म्हणलं.
हा, तेपन आहे.
हा मसाल्याची शेवगाची शेंगा नाही ना पाऊस चालू आहे बाबा भूरभूर, भूरभूर चालू आहे सकाळ पासून हाना. हा का. तेच मी म्हणले आता माझं ह्या हा नाही कां आमच्याकडे आ नाही म्हणून मग मी आता टाकलं नाही तर पावसाने आमच्याकडे बिकाल नवत त्याली मान टाकून घेतलं, आवर तुलं सगळं आणि मी म्हटलं तुला भाजी आवडती तू येत असला तर मग तुला द्यायला.
तेचं पाऊस येन
पावसामुळेच जाणं येणं नाही होत हा.
पण कसं पाऊस ते पण चालू फुल प्रॉब्लेम होऊन जातोना हो.
हा चांगला अभ्यास कर, हा चांगला अभ्यास कर बर. प्रॅक्टिकल चालू आहे? का नुसतं हेच चालू आहे? साधे थेरीचे पेपर आहे का?
हा.
हम्म, कोणत्या कॉलेज घेतलं गावातलंच आहे का आपल्या?
हा गावातलंच आहे, फुलंबरीगढ..
हा का एवढ्या लांब जातो का? रोज नाही कधीतरी आपलं हा
पेपरच्या दिवशी जायचं हप्त्याले.
हा हाका. घरून अभ्यास करतो. ट्युशन लावली असेल हा ट्युशन लावली आसल.
तेच ट्युशनचे पेपर चालू झालते.
हा का? तेच मी म्हटलं हा हा अभ्यासाचं महत्त्वाचये बाबा आता ये नी ब्या आता परीक्षा दिल्या ते दिल्या चांगल्या मार्कानी पास झाला दादा. तेच म्हटलं आता तूच राहिलाय आता सगळ्यांमध्ये. चू चांगले मार्क घे या सगळ्यांपेक्षा
हा, लागत ना. हम्म.
रेकामेकांमी मार्क घेतले म्हणलं तू तरी आता नीट अभ्यास करून चांगले मार्क घे.
तेच ना अवघड झाले एक ताजकाल मार्क कांचं ते सीन पण कशे पेपर होता मध्येच मध्येच नई होत.
हा ना.
ते टीयर पण तेच चालू दिवसभर.
हा. ते तर काय त्यांचं ते चालूच राहतं त्यांचं काही नाही आपण आपला अभ्यास करायचा महत्त्वाचा.
हम्म.
अजून काय करतोय?
काय नाई बसलो आता म्हणलं आता फोन आल तूझं बोलावं.
हा हा हा. बग काही आत्याच बीत्याचा फोन बिन दोघी आत्याचा?
नाही ना ते फोनच नाही करत त्यांच्याकडे नंबरच नाही माझ. नाय नाई नाई.
हम्म त्यांना बी टाईम नसल भेटत कामात असेल बिझी असतील त्या दोघी जणी.
हम्म.
हा.
आला त फोण येतो कधतरी.
हा का, तेच मी म्हटलं का चाललं काही नाही विचारावं. म म्हणलं तू गेला असल कॉलेजला वगैरे. म एखाद्यास उचलल तो नई उचलत म्हणून मी म्हटलं बघा भाजी केली तुझी आठवण झाली म्हणून मग मी फोन केलता.
मी स्वतः उशीरा उठतो रात्री उशीरा झोपतो ना अंभ्यास करून.
हा का.
तर सकाळी मंग कोणाचे फोन उचलत नई झोपून वाचतो.
हा मग मी तेच म्हटलय हा फोन उचलतो नई उचलत बाजी केली तुझी आठ वण झाली म्हणून मग मी म्हटलं फोन करून विचाराव. जास्तच केली होती भाजी. मामा वगैरे चांगले बरे गेले ड्युटीला सकाळी जातात ते म लवकर ऊन जातो स्वयंपाक. आता बाजी दादा येतो काय ते काम त्याचे त्याचे चालू राहतं काम दादा चे वी.
हम्म माझण पप्पा गेले कामाला.
हा का.
मम्मी तिचेे काम चालूय भांडे ते धून.
हा का.
हम्
माझं पण धुनर राहिलं मी म्हणलं आता बारा वाजले परत जेवणाचा टाइम होईल हा येत तो असला तर मग दिऊंद्यावा डब्यात भाजी
हम् जा मी नाही आहे तू जेवण करून घेऊन घे
हा
माझ्यासाठी तांबल मग राहून जाईल तुझ जेवण त्यापेक्षा जेऊन घे
नाहीय नाही ना मग मी तेच म्हटले आता त्याला आला तर जेवण करेल आणि चाले जाईल म्हणून मग म्हटलं भाजीच मग आता थोड्या वेळाने जेवण कर आवरले क तुझ्या मम्मीचे सगळे काम आवरले
नाही ना चालू भांडे घासायचे
हा का तेच हे पावसमूळच सगळी गाणी होती कुठे जाणं येत नाही होती कुठे येणं नाही होत घरात बसूनच नुसतं कंटाळा आलाय चिखल राहतो बाहेर येऊ नई वाटते
हम्म वरून ते किडे बाहेर निघत गांडव ते
हा आणि मेन म्हणजे थंडी वाजती आता थंडगार वातावरण झाले
हा
ते वातावरण
हम्म पंचवीस डग्री काहीतरी हो तापमान
हा तेच म्हटलं मला थंडी वाजायला लागली होव ना??
आपल्या तर ठीक आहे आपल्याला सवये हो पण ते मुंबई तिथं खूप आहे ते डायरेक्ट पाऊस लगात तर चालू दोन दिवस असं म्हणे
हा का
आपले जरासा येतो मध्येच रिमझिम रिमझिम कमी जास्त कमी
सकाळपासून चालू आहे ना बाबा
हम्म हम्म रात्री पण होता मी रात्री बाहेर गेल
हम्म रात्री पण चालू होता आमच्याकडे तर लाईटच जात ती रात्रीची त्याच्यामुळ पटकन आवरून पटकन झोपावं लागतं.
मागच्याच गेली होती काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून म्हणलं जाऊद्या.
हा तेच मग आता मी म्हटल याच्या पप्पाला जनरेटर आणून घेऊ म्हणलं छोटसं कारण की मग लाईट गेली ना काहीच काम नाही होत. जेवण पण नि होत आणि अरे सोलार लावायला उंच नाही ना आमचं छोट
नाही ना अगं ते कसे करता माहिती आहे का तुमची कच्ची पाता आता कोणच्या साईडने जास्त तोन येत ना ते पाहता कारण तुमच्या आजूबाजूला तर मोकळे ना
हाय थोडंस मोकळं पण मग टाक्या वगैरे येणारे पाण्याच्या
अगं टाक्याच्या साईड ला टाकू नका ना तुम्ही या साईड ला टाका ना ते झाड नाही का त्याच्या समोरच्या साईड ला तिथं कसं उंच करून घेत ते शेड कसे टाकतो आपण नाही नाही अगं ते खाली नाही राहत.
म
ते ना मोठे स्टीलचे रॉड टाकत आणि त्याच्या वर टाकत ते.
हा का आणि पानं बिन पडले झाडाचे चालतं का? झाडाचे पानं पडले तर जळत हणत ते
असं काही नाही ते उंच ह्याच्यावर टाकतात.
हा का?
आणि आर्थिंग ते चेक करून घेेत पूर्णी घराचे कसं आहे सगळ्या एरिया दे कारण तुमच्या इथे खूप जणांनी टाकले माझ मित्र आहे ना आता त्याच्या घरी मध्येच टाकले होते ना त्याचंण घर तुमच्या एवढ्या हाईटचं आहे.
होओ का बगर याच्या पप्पाला सांगा हा हा हा
त्याच्यावर टाकून देत येत ते नाही
हा चालतं हो ना हा हा
शत गेलो ना आपण तिकड एक छोटस आपलं दुकान कसं राहतं स्टॉल
हा हा
तसं त्यांच याडव्हर्टाइजमेंट सारखं स्टॉल लाव ते लई आहे तिथं जायचं ते सांगता पूर्ण
हो का बघल त चौकशी करून बघ बल मग मी सांगाल त्याच्या पप्पाला पण खर्च खूप येतो रे त्याचा बी
नाही ग एफाय दीड दोन लाख राहता फक्त टाकून घ्यायचं ते करून देतात सगळं करून देतात.
हा का सगळं ते ते चा आणलत का सामान हां लाईट बिल कमी येतं गिजर लावता येतं सगळं करता येतं मग शेगडी त्याच्यावरच सगळं चालतं दुसऱ्याला पण देता येतं म्हणतात ते
काय
लाईट दुसऱ्याला बी लाईट देता य ती म्हणता आपल्याला
वरून मग तुम्ही इलेक्ट्रिक गाडी घेतली क चार्जिंग स पण प्रेशनने नि रात
हा तो एक फायदा होतो आपल्याला आहे की नी
हम्म
चांगलय ते पण म्हणा बघू आता करू ये आता पावसाळा संपल्या का पाहिल मग टाकून घ्यायला लागवेल मी याच्या बाप्पा पाला त्रास होतो रे लाईट नसल्यावर अंधारात प सकाळीच एखाद लाईट गेली तर मग डब्बा होत नाही हां
आता जनरेटर पण घेतला ना ते एकदा चार्ज करून घेतलं की त्याच्यावर चालत राहतय. कसं बॅकअप बॅटरी सारखं देत राह ना
हा बघल मग मी मग का बर णी टाकलं.
अगं ते बाजूलचण समोरच्यामुळे कसं आमचं सगळत खाली होऊ चाललं ना तर कुठूनच हे फक्त मागून थोडं होऊन येतं.
हा गच्ची तुमची खूप खाली आहे.
तर वर असती ना जराशी दोन तीन फ्लोअर. पण काही नसत आढलं.
हां.
पण जाऊ द्या आता बाई.
तुम्हाला तर जास्त गरज आहे उलट तुझ्या पप्पाच्या गाडीच्या बॅटर ब ट्र्या राहिल्या का चार्ज करता येत. ब गाडीचे बी बॅटरी चार्ज करता येतं का? त्याच्यावर.
नाही त्याला वेगळं हे राखत त्यांचं काय इंडक्टर ते वेगळं ठेवत.
हा का पण वॉशिंग मशीन ते ते चालू करायला चांगला फायदा आहे ना.
हा पण ते बॉशी
आपल्या रोजचं इंडेक्शन म्हणा ते म्हणा त्याच्या- लाईट बिल अस खूप लागतं रे आम्हाला खूप लाईट बिल येतं बाबा! इंडक्शन चालतो. सिलेंडर एखाद्याच भेटतो. आता तो भेटतोय. पण आता भेटत नव्हता त्यावेळेस इंडक्शन चाललं इतकं बिल आलं. का? काय विचारायला नको. गिजर, चालू ते चालू लाईट, चालू हमम. खूप बिल आल होतं आम्हाला
मध्ये वाढलं शंभरनी. कि दहा दहावी
हा जास्त वाढतं ते हम्म. आणि त्याच्यावर पण चार्जेस लावतात. ते त्याच्याने अजूनच आलं. आम्हाला उन्हाळ्यात नाही आलं आम्हाला पण आता ए सिलेंडर मुळं जास्त आलं लाईट बिल.
हा मला फक्त उन्हाळ्यात आलत उन्हाळ्यात कसे पंखे, कूलर, सगळं चालू राहायचं.
हा. आमचं चालू होतं. पण आम्हाला उन्हाळ्यात नाही आलो पण ते सिलेंडर नव्हतं आम्हाला भेटत त्यावेळेस इंडक्शन चालू केलं. आणि त गिजर चालू केलं. मग इकड पंखे चालू मग ते हे चालू. सगळे चालू चालू करू करू ते लाईट जास्त आला आम्हांला. नाही तर आम्हाला एवढं येत नाही.
ह्या वर्षी जरा जास्तच यायलागलं बिल ते.
हा ना आमचं सगळं गॅसवरच असतं बाबा. हा. गॅसवरच असतं माझं त्याच्या मग लाईटचा जास्त वापर नाही करत. फक्त फ्रीज चालू असतो बस आणि पंखा.